हॅलो.
हॅलो,
हा बोला की मॅडम.
माझं कार्याचं ऍप डाउनलोडला पडलं तरी पण तुमचा कॉल कस काय आला. अपडेटला पडलं ते.
काय माहिती. म तुम्ही करायला लागलाय का अपडेट?
ते आपोपच आलं आणि कसं काय आपोआप पडलं पण ते अपडेटला मी कॅन्सल करतोय तोपर्यंत ते पडलं पण आणि तुमचा कॉल बी आला.
चालूयता काॅल काय करू नका.
हम्म नाही कट कशाला करु.
हा ठीक आहे म्हणजे म दोन वीस झाले त नाही.
होय हा शेवट कॉल आहे, हम्म हम्म.
बोला की.
ग्रुपला आलेला काय बघितलं अस ते?
नाही काय झालं.
कसले लिस्ट पाठवले एखादी तुणाचा कोणाचा नंबर आहे म्हणून म्हणत मी पण नाही अजून बघायला आत्ता बघितलं.
नाही नाही मी पण नाही बघितलं बघेन आता.
त्यात.
होय.
हम्म म्हणजे तास्क काय असं त्यांनी वेगळंच पाठवलं. टास् का आलाय आणि नाही आ ओपन नाही झाला असं काहीत त्यांनी त्यात पाठवठ
हा हा हा हा मजे जाल काय करायचंय.
ते कोण कोण आहेत त्यांनी त्यांच त्यास कुणाकुणाला पाठवलं आहे. कुणाला नाही अस काही ते पाठवले त्यांने मी पण अजून काही बघितलेलं नाही.
हम् हम हम तुमचं तसं झालंय का.
माझा एक कॉ अकाउंट झालाय त्यासय
मग तुम्ही पण टाकून बघाय क
तिने कसं झालं सांगा त्याच्यावर सात कॉल झाले आणि तिथून पुढे लागेन झालेत.
बर मझ त्याला काय करायचं.
त्याला आता पर्यायच नाही काय बघायचं म्हणजे कसं वालं एकश ऐंशी मिनिट तसच सांगाले.
बरं.
बघ तो ग त्याला उद्याला तर लागत का बघयच आणि एक आमच्या मम्मीचा अकाउंट आहे. त्याच्यावरून मी आता तेी माझ्यात घेणार आहे तिच्यावर टास्क आला. तिला पूर्ण करून द्यायचं आहे. मग त्याच्यावरून प मी कॉल कत कधन
ठीक आहे चालते का.
अच् का ह
मग आणि काय माहत
काय नाही बघा निमत
शिक्षणा होद्दल तुम्हाला काय वाटत.
शिक्षणाबद्दल शिक्षण महत्वाचं आहे. सगळं सगळ्यात
काय काय शिकलं का.
बरीच मुलं हच्यात आहेत थोड्या शिक्षणाच्या चांगल्या म्हणजे असं शिकून विकून असं हजत आहेत.
चांगल्या उदावरत
मध्यावर आहेत पोलीस भरती पण बरीच आहेत आमच्या इथली पर
का
आमच्या भागात तर लई पोलीस अे भरती चाल्यात पोरं
बर चांगलं ग आणि बाहेर शिकायला वगैरे गेलेले पण असतील जास्त हॅलो हॅलो हॅलो हम्म हम्म